हा ह ते उचलल्या नाही जातणार.
नाही वा हातात फोन घेऊन ठेवला कि मग तो पटकनचलला जाते.
हो आणि येचा आवाज एवढा हे म्हटलं का नेटवर्क प्रॉब्लेम कधी कधी ते ऑटोमॅटिक फोन कट होवून राहिले
हा आवाजही जाते काय बोलून राहिलं ना ऐ कू येत नाही आता मी सर्व काम वर आलेली आहे माझे कामं आटपलेत हं ण आवाज येते नाहीत आता खाली हॅलो हॅलो च म्हणाय लागतेय कोण काय बोलते ते काही समज
समझोतले
स्वयंपाक झाला का
स्वयंपाक करू रहिली मध्ये आणि
हा ओके
माझे झाले काम बसलेली होती तर म्हटलं पा
हा हा
भांडे होते घासायचे म्हटलं थांब आता हिचा फोन उचलतो मग भांडे घासते.
हा हा तू कही ना कही राहतेस ना आता आमच्या तिथ वगैरे झाली स्वयंपाक झालेला आहे जेवण वगैरे समज हो मुलगाला की मग आम्ही सोबतच जेवतो तो शाळेत गेलेला आहे हा सध्या ट अणि कमी आहे की नाही राहत नाहीत तर मुलं
हा नाही तस आहे क जे सेट पल्ले हे ना तर मग कसं येणारर् सरीचे पोरं साडेबारा वाजेपर्यंत सुटेन शाळा
हा ना तू मग यावेळेस अकरा वाजता सुटून राहिली ना आता सध्या राहत नाही-' मुलं नवीन आहेत लहान असल्यामुळे रात नाही एक तारखे बसन अकरा वाजता स्कूल सुटून राहिली त्यांची अन् अकराचे साडे अकरा वाजताात घरी आले हम्
बरोबर आहे आमचे सेंट हॉलमध्ये च हायत ना पोरं तीन
हा ओ काे
हम्म पण मोठे आहेत सातवीत आहे चौथीत आहे
हो का हा
तीन वाजता जेतात
हा तीन साडे होतात किती अडीच ला सुट्टी होती कि तीन ला
सुट्टी होते तर तीन वाजेपर्यत
हा हा हा तीन वाजेपर्यंत मला असं वाटलं तीन ला सुट्टी होते का ते माझा पुतनीही असते ना
हा हो का तीन वाजता ये ज
हा माझा पुतनी असते सेकंड क्लासला असते तू शिवान ठाकरे म्हणून
हा हो का आमची गाडी पण असते शाळे वर सेंट्रॉलच्या
गाव ह मग आमच्या गावात येथे श
नाही नाही नाही फक्त आमचे आमचे कसे पंधराच पोर घेतलेले आहेत आम्ही प्याला आहे की नाही
हा
अ आमच्या घराजवळच आम्ही उभी करतो न आमच्या घराजवळच थांबते गावात कुठंच नाही फिरत
फक्त इथलेच जवळचे जे घराजवळ जे सगळे पोरं आहेत तेच आहेत फक्त
त्या गाडीची पूर्ण पॅकिंग म्हणजे भरती होईल आहे
हम्म हा हा कसं आमचे तीन पोर होते हा हा आवाज येऊरा आला ना
का हो ना
तेवस आमच्या घरात तीन पोर होते आमचे
होना
का आणि आमच्या घरी पडेलच होती रिकामी मग ते कसं आहे मनात इच्छा शेजारचे सगळं म्हणत ब तुम्हीच लावा आम्ही तुम्हाला पैसे देऊ मग हा मग काही इथून काही लांब नाही पडत तिथून फक्त ते सोडून चालले आहेता का म अजून अडीच तीन वाजता घ्यायला चाले जातात दोनक वाजता दिवसभर मंगरी कामे आपले काम होत
हा चालते ना तसं चालते एक तर अंतर नाही आहे लांब
नाही आणि मेन म्हणजे आमचं रोडवरच आहे ना घर गावात न्यायचं काम नाही आहे ना
हा ओ काे
रोड वरच सेतू माहित आहे का तुम्हाला लोन करचा?
हो हो.
शेवड्या पापड
हा ओके.
हा हा.
तुम्ही बनवता का मग
हा आम्हीच बनवतो.
हा ओके
मशीन आहे ना आम्ही घेतलेल्या हा
हा
तुमचे वारखेडचे पूर्णच गिरेक हा वारखेडीच्या पूर्ण गिराईक आमच्याच घरी असतात
हा ओके
हम्म
हम ते आमच्या ताई असतात तीच्या पुढातले
हा आहेत ना तुमच्या इथच त्या का मला वाट पुधाक येतच ना वकील पुधाके
हा हा. हम्म.
इथं तर आमच्या घराजवळच आहे ते म्हणजे तिकडून येते तिकडच्या रोड वर
हो काय?
हम्म.
हा हा
ह
काय केली मग आज भाजी वगैरे?
आज काय वांज्याच्या शेंगा केल्या वरण टाकलं तिच्यासोबत मुलांना सकाळी भेंडईंची भाजी लगे पोळ्या दिल्या होत्या ह ते मुलांच्या सोबत समज एवढी मोठी भाजी वावरात दिल्या जाते मग आता शिदोरी द्यावि लागते त्याच्यामुळे भेंडीची भाजी किती
कमी पडते खरंच पडते आमच्या घरी तो पोरच खातात आमची भेंडी
मग तेच नाही आवडते तर तेच ना मग त्याच्यामुळे आम्हाला वांज्याचे शेंग गेलेय वरण त्याच्यासमज पतलं पाहिजेच नाही पहिलं ते
हा.
हम्म
क
त्याच्यामुळे लवकर झाला, स्वयंपाक जुनं पाणी झालं, या पाणी पावसाचे.
आज मंगळवार हा पाऊस झाला ना सुरू.
होता सकाळ पाचचा फक्त आता, अर्धा एक तच झाली बंद आहे. तुमच्या इकडे.
सुरू आहे ना सकाळी सुरू होत, चांगलं आताही सुरूच आहे.
हा का नाही इथं सध्या थोडस. हा के नाही इथं सकाळपचचाच सुरू होता पण आज.
हा.
पण आता काय झालं हे सुरू आहे, म्हणजे खुललं थोडस आता. नाही तर आतापर्यंत सुरुच होता, पाऊस हम्म.
काय जाव आमच्या इकडे झाली, आता पुरपुरी सुरू.
हाओक.
एक तर मग दळदळ तरी पाहिजे. हथ मग कपडे टाका टाका काळा.
तसचय मग आ. म्ही लग्नाला गेलो होतो, तर काल एवढं ऊन तपल तर. काल आमच्या गावात नळ नव्हते. नळ नव्हतेस नसल्यामुळे, कपडे उशीरा धुतले नळ आल्यावर आणि काय मग. रात्रभर थोडेसे हडकले असतील, मग रात्री पाणी आला असेल ते राह दिले तशीचे तशी दोरीवर. ते पूर्ण जसेच तशीच झाले.
आणि वरचं पाणी पडलं की नाही, कपडेवरर किंवा.
हा तसच होते पण ते कौन काय मेहती.
हा.
हम्.
वरच्या पाण्याचा वासच येते, त्यापेक्षा आम्ही आतच. कपडे धुतले की हॉलमध्येध्ये टाकून देतो.
कोणताही पण हे जास्तच कपडे असल्यामुळे, मग एवढे मोठे कपडे तिघा चौघांचे.
हा आमच्या आमच्या घरी दहा जणचे कपडे आहेत. दहा जण राहतो आम्ही घरा. हम्म वरतावालाय मंग र कामा. मशीन मधून पिळले कि मग टाकून द्यायेत असत. हम् हा मोठी जॉईंट फॅमिली आहे.
हा
पोरस सुरस सगळे धरून. त्याच्या तर शाळेचे गिळेचे निमत.
हो. शाळेचेच बरे कपडे निघतात, आता आमच्याच मुलांचे.
आज मंगळवार आता उद्या बुधवार आहे, आता आज शाळेचीती घांची ड्रेसनिंग.
तरी शाळेतून आल्यावर शाळेचा युनिफर्
हा युनिफॉर्मच ना.
त्याच्याच्यान जास्तच कपडे पडत्या. आणि या पाणी पावसाची वायतई नई हम्म. लागली इथं चितुळे थोडस, वाटलं खुलं वर आली, अजून त्याच्या समज खोली आहे तिथं. बसलेली होती बाहेर आलीत लागले, शीथोडे पण खुलं वाटून राहिलं.
कायणु काय माहिती उघडते की नाही तो ते मग ते टाका टाका न्या न्या कराव लागतात बायर टाका खेळणंच कराय लागत म.
हो ते खूप भारी जाते पण
हम्म
ते असं वाटते एक वेळा टाकले की मग आणू नयेन. नाही तर मग पाणी सुरू असंलं तर टाकूच नये बाहेर असं होते तेे.
मी टाकतच नाही.
तसं म्हणजे ते कसं नेणं अन्न कु
हा आम्ही टाकून देतो हॉलमध्ये आणि साऱ्या दिवस भर घर पडू देतो संध्याकाळी आणून जोरा बनतो रूम मध्ये आणि टाकून देतो.
हा हा
टेन्शन रायत
जेवण बाकी असतील. हॅलो, जेवण बाकी असतील म्हटलं?
हा जेवण राहिली चहा घेऊन राहिली मी आता.
हा का बर एवढा उशीर.
चहा झाला सकाळचां आईनं केला त दिला म.
हा ओके ह
ना त्या फॉलच्यान जेवायीला वेळ लागते बरं फॉलच्या नादी लागली.
हा नाही म आम्ही सोबतच जेवतो की नई सगळेजण आम्ही नाश्ते वगैरे करत नाही हं डायरेक्ट जेवणच करतो. स्वयंपाक झाला आता. मं आयली चहा पाहिजेच असते ना मा आईने चहा घेतला की मी न आई घोटघोट चहा घेतो ते म्हणजे जेवच्या आधी एकदा
हो ना.
हा आमच्या घरी लय होती चहा. दोन तीन वेळा नाश्ता बिस्ता नाय करत आम्ही झाला आता स्वयं फक तेच आम्ही बसून जात असतो जेवण करायला अकरा साडे अकरा
हो ना.
हम्म
आवा आम्ही नाश्ता करत असतो. म आम्हाला जेवायला खूप वेळ लागते. कारण शेतातून ई उशीर येतात. त्याच्यामुळे मग नाश्ता करून घेतो सोबत सोबत जेवतो मग.
आमच्या इथ हा आता हे माणस वगैरे येतात कणय इथ वावररांतुनं तर आम्ही तिघी जणी असतो की नाय मग घरी. ते नाश्ता करून जातात माणसं हा माणसाचा नाश्ता चहा वगैरे होऊन जातेमग आपण का नाश्ता. तर आण मं दोन अडीच वाजता जेवा किती कंटाळा येतोय त्याच्या पेक्षा तेच माणसाच होऊन गेल की मं पोट्ट्याचे डबे होतातच की सकाळी त्याच्याचं सोबत आम्ही थोडीशी पोळी भाजी शिल्लक करतो मग त्याची नाश्ता वगैरे होवून जाते. सगळयाची
आम्ही तसंच करतोत मग
मग आता हे ते आली किंवा आपल्याला स्वयंपाक झाला आता कि आम्ही लगेच ती जणी बसतो माणसे येतात दोन अडीच
हा ना
जो येते तसं जेवते मग
आमचं तसंच असतं त्या जॉईंट फॅमिली आव ना दुघे दीर आणि जेठाणी हा असं मग आहे सासूबाई
तेघे लेक हा तेवढंच ना हा म आम्ही सोबत आहे.
हा हा
त्याचा स्वयंपाक होईपर्यंत तिने पूजा करून घेतली मग रिकामा वेळ होता
हा ना.
हम्म. मी पण पूजा करत बसली की वेळ लागतेग फोनला वेळ होते. झाले ना झाले ना दहा मिनिट ठेवतो मग डबल लाग अकरा मिनिटे झाली.